हॅलो काय करते काय ना बघा बसलोय तुम्ही
काय नाही
चहा वगैरे झाला
नाही अजून तुझा
नाही अजून आता प्यायच जरा
काय मग उन्हाळच्या सुट्टीला कुठे गेली होतीस का
होय मी कसं माझं गावच कोकण आहे त्याच्या मी कोकणात जातोय ना
हा हा
बाकी काही कुठ गेलो नाही सोडा म्हणजे झालेलं प्लनिंग जायचं ते पण कुठ हेला अक्कलकोट ला वगैरे ते
अ हा
काय गेलोच नाही तुम्ही गेलेलात की नाही होय आम्ही गेले आता गे हां
वा माथेरानला जायचं असेल तर बघा
होय म्हणजे ते ऐकून माहित आहे सोडा ते पण ठिकाण मस्तच आहे म्हणजे थंड
हवेच हा आणि तिथं कसं म्हणजे वाहनांना बंदी आहे आता जायला त्यामुळे कसं ते प्रदूषण मुक्त पण हा शांत ठिकाण म्हणजे असं
हा होय आणि ते म्हणायला गेलं तर पावसाळ्यात पण मस्तच वाटत असणार ते फिरायला हा ह
जास्त असं म्हणजे हा आपण काय उन्हाळ्याच्या सुट्ट्याला म्हणजे जास्त
होय म्हणजे त्यावेळेसच आपल्याला सुट्ट्या असतात नाही जास्त त्याचा मूळ
तथ घेऊत थ प्रदूषण नाही त्यामुळे काय तब्येत वगैरे बिघडायण्यास काही हे नाही
हे नाही होय आणि मेन म्हणायला गेलं तर कस तिकड डोंगर भाग पण असणार समुद्र पण असणार तिथं हा त्याच्यामुळे ते थंड वाटतय
ते कसं दरी वगैरे आहे ना तिथं ते कुठं रायगड जिल्ह्यामध्ये येतं माथेरान
होय काय मी पण ते ऐक ूुणच माहिती आहे सोडं म्हणजे आमची इकडची म्हणजे माझी मावशी वगैरे आहेत ना तेनी तिकडं फिरायला गेलेले माथेरानला मग ती सांग होती की तिकडं म्हणजे फिरायला जाण्यासारखं म्हणजे खूप काही पॉईंट्स पण आहेत हा म्हणजे ते फिरायला पण भारी वाट अस नाही क एकच ठिकाण फिरायला त्याच्यामध्ये हम भरपूर र ठिकाणाशी फिरण्यास
हम् हम् तथ कस म्हणजे आपण अ हीतुनजर जायचं आपल्याला झालं तर म्हणजे दस्तुरी पॉईंट पर्यंत आपल्या गाड्यान म्हणजे जाऊ शकतो आपण आणि तिथून पुढं मग कस आपण चालत किं किवा घ तिथं त्यांचा घोडे हातरिक्षा असा आहे मग तिथून आपण हा दसरी पॉईंट पासून पुढे करणे त्या त्या म्हणजे घोड्यावरून हातिक् जायला लागतं तथकड आणि तिथे कस हा बघायला पण पॉइंट म्हणजे कसं शालट लेक इको पॉईंट इको पॉइंट लईसा पॉइंट अ तसच पॅनोरोमा पॉइंट किंग जॉर्ज पॉईंट आणि मंकी पॉईंट असे म्हणजे पॉईंट आहे तिथं
हा मग भरपूर पॉइंटेड चोड म्हणजे असं आपण गेलो की आपल्याला फिरतो
फिरता येईल आणि ज दर्या आणि जास्त म्हणजे दर्या आणि सह्याद्रीच्या रांगांच म्हणजे दृश्य अस तिथ आहे ना हा
हा हा हा
अ् शार्लट लेक ला कस तो एक तलाव आहे म्हणजे त्या तलावाला त्यानी ते नाव दिले शारलोट लेक म्हणून अ तो कसा माथेरानमधील अ पाण्याचा मुख्य स््रोत म्हणून त्याला ओळखलं जातय
हां हां हां
आणि त्याच्या एका बाजूला कस जंगल आहे जास्त घनदार जंगल आहे आणि दुसऱ्या बा बाजूला पिसरनाथच मंदिर आहे
मंदिर
हम्म आणि इको पॉइंटला ते आपण म्हणजे टीव्त वगैरे बघतोय बघो की आपण आपण ओरडले तर आपला स्वतःचाच आवाज म्हणजे परत येतोय हा तो आय पॉइंट तिथं इको पॉइंट हम् हम्म तर जास्त करून त्या पॉईंटला म्हणजे जास्त गरजेच्या कारण अ आपलाच आवाज परत येतो ना ओरडला तर आपण त्यामुळे तिथे जास्त गर्दी असत
मग ते बघायला जायलाच पाहिजे त्याच्यानंतर सनसेट पॉंट पण अस बघ चांग कारण कस आपण बाहेर जाणार म्हटलंवर सनसेटचा असा एक तरी पॉइंट असतोच हा
अ कुठला म्हणजे तो पॅनोरोमा पॉइंट आहे ना तो अ सनसेट साठी म्हणजे अ आहे
हेठी काय
हम्म पॅनोरमा पॉइंट वरून सनसेट बघायला म्हणजे मिळते तिथून
हा म्हणजे फोटो वगैरे म्हणा व्हिडिओ म्हणा काहीतरी आपल्याला काढायचं असेल तर मग त्या ठिकाणी जायला बाारी ये
अे हो आणि गड पण किल्ला पण आहे तिथ म्हणजे लॉईसा पॉईंट वर कणी अ प्रबळगड किल्ला आहे आणि तिथून पण दऱ्यांचं पण आपण सनसेट पण बघू शकतो इथून पण
होय
होय दोन पॉइंट म्हणजे आहेत की हा तिथून पॅनरमा पॉइंट वरन हे फेमस ह्याच्यासाठीच की सनसेट बघायला आपल्याला मिळत तिथं
आणि मेन म्हणाय गोष्ट गेली की माथेरानला कसं बह वातावरण हे स्वच्छतेच पण आहे. हा आणि हा थंडगार हव्या
होय आणि निसर्ग सौंदर्य तर म्हणजे ती दरी
होय आणि लोक त्यासाठी म्हणजे पर्यटनासाठी तिथ जात असतील हां
आणि एक आपली म्हणजे हे आहे अ नेरळ ते माथेरानधर्मण म्हणजे जाणारी टॉय ट्रेन आहे तिथ ते एक मुख्य हो ते एक मुख्य म्हणजे आकर्षण आहे तिथलं अ ते घाटातून हा ना मोडी वळणातून जंगलातून अवगी छोटीच ट्रेन असत्या त्यातून आपण म्हणजे जाऊ शकतो.
म ते
फक्त ती अ पावसात नस पावसाळ्यात नसत्या उन्हाळ्याच्या असत्या त्यामुळ ह्या ट्रेन म्हणजे जरा आपल्याला जायचं असेल या ट्रेन न तर आपण म्हणजे उन्हाळ्यातच जायला पाहिजे
कि जरी ह्या ट्रेन मधून गेलो तरी आपल्याला तिथला निसर्ग तिथली वेगवेगळी पक्षी तीन आपल्याला अनुभवायला
होय
हं
मग आपण कसं इथून अ ट्रेननं किंवा म आपल्या गाडीनं पण
आणि मेन मग म्हणायला गेलं तर आपण ट्रेन न जरी गेलो तरी आपण येताना जर लवकर आलो तर आपल्याला आपल्याला तिथला चांगला म्हणजे दुसरे कुठले पॉइंट असतील तर ते बघायला भेटणार नाहीत आपल्याला
नाही आपण म्हणे हा आपण स्वतःच्या म्हणजे हा आपण स्वतःच्या गाडीन जर गेलो तर मग मध्ये म्हणजे लागत अस ते ठिकाण पण आपण बघू शकतो
बघू शकते हा म्हणूनच कसं आपण स्व आताच नाही ज आपली प्रायव्ट गाडी जरी करून गेलो तरी चालते
कार असल म्हणजे तर आम्ही पण आता कसं फॅमिली म्हणजे गेलेलो आम्ही पण गाडीन अस म्हणजे आमच्या प्रायव्ट गाडीनेच गेलो आम्हाला जायला तरी म्हणजे अ सहा ते सात तास लागतात तिथं
तर ते पुण्यामध्ये आहे ना त्या साईडला
अ होय
हां मग कसं पुणेलाच जायला आपल्याला ट्रेननच जायला कसं पाच तासच्या पाच तास तर लागतातच हा मग तेच आपण आपल्या गाडीनं गेलो तर थोडं जास्त टाईम नाही तर कमीच लागणार हा
पाणी ते म्हणजे कसं ट्रॅफिक वरून पण म्हणजे असत क ट्रॅफिक कुठे जास्त असं कुट त्याच्यावरून पण आपला हा वेल समजा अंदाज घेउ शकतो
आणि तिथं चिक्की आणि फज मिळतय अ म्हणजे फेवरेट फूड तिथं चिक्की आणि फज असतं फज म्हणजे काय कि चॉकलेट मावा आणि अक्रोड ह्यांना एकत्र करून बनवलेला पदार्थ असत म्हणे लहान मुलांना पण ते गोड पदार्थ हा
हां
आणि तसच कस मगज म्हणून एक असते ते पण कस बेसन तूप आणि साखरेपासून बनवलेली एक बर्फी असत्या तेव्हा मग लाडू
तस मग आपल्या इकडे जे पदार्थ मिळतात म्हणजे कांदा भजी मिसळपाव आणि भाजलेले कनीस अ किंवा आपलं जेवण सगळं म्हणजे महाराष्ट्रीयन ते पण तिथं
तीथ मिळत्यात
बरं हा माहितय आपल्याला म्हणजे असं काय हे नाही राहण्याची सोय पण म्हणजे हॉटेल्स वगैरे आहेत रिसॉर्ट आहेत त्यामुळं ते पण म्हणजे आपल्याला हे नाही टेन्शन नाही कशाचं
हा ते तरी आहेच आणि ज आपण समजा बाहेर फिरायच म्हटल तरी आपण आपल्या घरामधून पण
घेऊन जाऊ शकतोय हा घेऊन जाऊ शकतोय आपण पण वाळयच म्हणजे कायत जेवण का आपण दोन तीन दिवस राहणार म्हणजे तिथं दोन तीन दिवस लागतात सगळं बघायला
ते काय मग
हा ते हा तस सोय त आपण म्हणजे एवढं काय राहू शकत नाही
नाही नाही एक टाइमच आपण घेऊन जाऊ शकतोय ना हा हा
तिथून म्हण काय तिथ आपल्याला पण म्हणजे परवडेल किंवा असं पण म्हणजे आहे परवड वडणाऱ्या रेट मध्ये राहण्याची सोय आपल्या खाण्याची सोय असं काही नाही की म्हणजे जास्त तिकड हाय म्हणून असं काय नाही रेट वगैरे
हा तेच हा हा मस्त आहे म आपण जाऊया मग तिकडं
हम्
सांगेन मी तुम्हाला परत आम्हाला मग तुम्ही जाऊन आलाय आपण मग एकत्र परत जाऊया
होय चालते बघा मग
ठीक आहे ठीक आहे हा ठेवा